हा काय नाही बघा का आत्ता आवरलं.
हा हा लवकर आवरलाच आहे. नाही आमचं चालू आहे बघा बा झोपलेय म्हणता तो. पर्यंत करून बघूया म्हटलं फोन.
हा हा मग. हा झालंय बघ का.
हा हा.
आ श नाशता ते ना काय. ह.
हा नाश्ता ते झालंय बघा तुमचं झालं
हा झालंय झालंय.
हो माझ पण नाश्ता झालाय आता वरचं थोडं करायचं आहे आणि नंतर न करायचं एवढा. लवकर जेवत नाहीत कोण नंतर गरम गरम करून खायचं.
खायचं हो क. आमचं पण ते एक भाव ज जरा धुल धुतली ती बाहेर बसल्या. मग सन स असो आहे पा. केली मी जर पोरगीचं ते डबा बांधायचं तिला आंघोळ करायचं तिला शाळेला पाठवायचं. ते केलो आणि ते सांडगं जरा बुकना विकनाने आ किती. दिस जर घले नाही जरा जरा बुकणा झाले काढून ठेवलं होत मग असंच एक जण आहेत. चणी देऊ काय म्हणता द्या म्हटत म्हणताना ते काढून ठेवलोय मग ते द्यायला. हा उग मग कि. ठेवून घ्यायचं ग ते सगळं मग ते कुणाला तर गरज गरजवंताला दिलं. जाण्यापेक्षा कुणाच्या तर तोंडात जातय.... हा आणि तिला विचारूनच देतो आ.... आता कसं..... आ लोक कोण घेत नाही का आम्ही काय हे आहे काय ते आहे काय असं म्हणतात म.... त्याच्यापेक्षा हा मग.... सरळ विचारून घेतल्याशिवाय मग मी हे करत नाही....
हा हा होय ते खराब होऊन टाकण्यापेक्षा दिलेलं बरं.....
दिलेलं बर आणि काय आवरलं सगळं.
होय आवरलंय बघा फक्त आ स्वयंपाक तेवढं राहिलंय तेवढं....
हा मग ते जर काय झालं माझ्या हातून चुकून ते बटाटा शाबूमध्ये.... जरा हे जास्त गेलं का मीठ जास्त गेलं.... पग ते कसं गिर्याकला तसं नाही चालत....
होय होय त्यांना चालत नाही ते
चालत नाही मग ते कसं ते व्यवस्थित जायला पाहिजे मग ते घरी ठेवून घेतलोय दोन अडीच किलो होते.... मग तिला एक किलोवरर देतो आणि.... एक किलोवरर हाय ते जरा जरा कवा तर त्याच्यात जर हे करायचं जरा न..... कळत मीठ जात झालंय का?
हा हा.....
हम.....
आज तस....
मग ती पण कसं ती घेणारी कसं ग रोज ह्याला जाते.... नर्सरीमध्ये जात्या ती ह्याला म्हणजे ते फुलाच्या बागेत जात्या....
हा हा.....
मग तिला का वेळच भेटलं नाही करायला आ असू दे दे म्हणाली..... मग काढून ठेवलं सगळ किती काय? सगळं होत नाही मटत तर एक पाच सहा किलो होईल तेवढं सगळं ब.... चुकना हे ते सांगून नि गा.....
हा हा....
ह....
मग ते त्यांना देता येत द्या ते उगच खराब होण्यापेक्षा दिलेलं बरं घ्या ते.... वाया जाण्यापेक्षा हा..... मग आणि काय म्हणता अजून आता काय ऊन आहे म्हणून चालत.... ते का अजून करायला अजून का पावसाचं काय गॅरंटी....
हो नाही बंद केलं ग कंटाळ आला आता... हो कस ते चकडक होऊन असलं तर.... चांगलं होत ते श्रुतिक नाही तर र कसं होतंय.... बुकणा होतय का?
होय होय व्यवस्थित वाळत नाही ते....
अ व्यवस्थित वाढत नाही उन्हाळ्याचं ऊन वेगळं आणि हे कसं वारा आभाळ वारा आभाळ अस.... ऊन असलं तरी पण ते ऊन त्याला लागत नाही ते कस वारा लागलं की मऊ पड.... बुक होत्या आभाळ झाल की, तर आणि नुसता कड कोण असल की ते चांगलं मग निघतत्या का.... असं असतय म्हणताना मग ते काय आता तरी पण... परवा आता बंद केलंय थोडस आता चार दिवस झालं बंदच आहे एक आठ... किलोच मग ते वजन करून ते इचकरंजी ला एक चार किलो का वजन करून ठेवलो. झालंस तर ते गावात एक दोन किलो देऊन पाठवलं विका. सांगितल आता संध्याकाळी ती नसतिया म्हण संध्या... का तिला एक दोन किलो पाठवतो आणि.... हा मग उद्या सकाळी इंचलकरजीला चार किलो ते आहेत पोत्यात घालून ठेवलेय...
हा हा येऊन घेऊन जातात त्यांचं त्यांनी......
नाही अ आता येऊन घेऊन जात होत आता कसं आहे इंचलकरचे लाईट आहे जाता जाता. पोरांच्या जवळ देतो ग.
हा हा चालते चालते.
चं ते हेंच चित्रथ त्यांचं ते येऊन घेऊन गेलं सोड तनी तिकंड येऊन
हा
आणि मग हे कसं हे गावातलं पण येऊन घेऊन गेलत मग ते कस कामाला जातात कव्हा येणार आणि मला घरात आता दाटून व्हायला लागलंय सगळं मला पसाराच सगळं माझ ह्याज पातलं बी तिलं सामान साहित्य वर ढकलुन सोडतु की आता.
होय होय आता बंद झालं म्हंटल्यावर तेवढंच सामान वर ढकलं की खाली जागा होतय.
जागा होतय मग ते उगच हे होतय नय
हा हा ब आणि का नाय व रात्री बातम्या बघत बस केल ते काय आमित शहा येणार येत वाड कोल्हापुरला तयारी चालु हाय ते दाखवाल तीत बातम्याला त्या अंबाबाईच्या मंदिरला ते जाणारच वाटतं ते परवा बघितला काय कॅल विचारून झालं की आ आंबाबाईच्या मंदिरला सोन्याची कळस घातलीत.
कोण घातलं ग ते
ते कुठलं तर गोव्याच्या तिकडनं मिळालं म्हण. गोव्याच्या तिक हा तिक. कडन अस ते दिले असतील नाय दान
हा हा मग ते दान केलं असतील आणि ते. कोणतर चांगला असल तो माणूस म
होय होय त्याच काय का इच्छा तेन पूर्ण झाले असतीन म्हणून दिला अस
झाली असेल काय तर हे झालं अस
होय हा हं आणि काय तुम्ही कुठं गेलेला का नाय फिरायला मग
अ नाही आता काय सध्या कुठे गेलो नाही सागावच ह लेकीचा गावाला सागावच पुजा होत तिकडे एक चार दिवस जाऊन आलो पुजेला एप्रिलमध्ये
हा हा
त्याच्यावर नाही आता अक्कलकोटला जाणार आहे बा
होय हा हा जा स्वामी समर्थांच छान आहे तिथ मंदिर तेन बघ
होय अक्कलकोटला घानगापुर, तुळजापुर, पंढरपुर
होय होय हा हा चालतय हा पंढरपुरला मी तर दरवर्षी जाते.
हा हा दर अ तुम्ही दर वर्षाला जात
होय होय पंढरपुरला दरवर्षी जातो मी. होय छान आहे तिथं चंद्रभागेत आंघोळ करायचं फिरून यायचं रांगेत कितीक उशीर लागते तिथं पण दर्शनाला लय वेळ लागतय.
होय होय
हो आणि तसच तथं गोपाळपूर म्हणून पण हाय बघा ते पण बघून या तिथं आधी जनाबाई न तेन केलेलं गोधडी वगैरे आहे तिथे बघायला ठेवल्यात
ठेवल्यात व्हय ते ते ते जनाबाई मी आले एकदा बघुन आलोय की बा जनाबाईच त्याला होय त्याला तिकीट आहे का नाई.
आता केले असतील आम्ही जात होत तेव्हा नई नव्हते तिकीट नसतय फक्त असं ते दान म्हणुन असं पैसेच घेतात पैसे घेतात आणि मग बघायला सोडत्यात आता असं. हा तिकीट तर नाही असं आपण जेवढं दिईल तेवढं घेत ह् आता तुळशी वृंदावन एक नवीन झाले बघा ते पण छान आहे त्याला तिकीट आहे पाच का दहा रुपये बघायला. ते पण आणि परत चंद्रभागा नदी आहे बघा. चंद्रभागा नदी आहे बघा त्याच्या पलीकडच ते इस्कॉनचं मंदिर झालंय
चंद्रभागा नदीत एकदा अंघोळ झाल्या काय आणि एकदा हातपाय धुवून आलोय दोन वेळा दर्शन झालंय.
हा हा आम्ही काय केल्यानंतर आंघोळच करते, नाही त्याच्या नदीच्या पलीकडं कड नवीन मंदिर झालय इकॉन टेम्पल म्हणून ते राधेकृष्ण ना राधाकृष्णाच आहे ते पण छान आहे बग बघायला.
हा नाव काय म्हंटलेस मग त्याचं?
इस्कॉन इस्कॉन टेम्पल
इस्कॉन टेमपल व्हय
हा राधाकृष्ण छान आहे तिथं पण अस कार्यक्रम तेन छान असतय मंदिरात असं भजन कीर्तन दिन सगळं चालू असतं तिथं पण प्रसाद वगैरे सगळं असत तिथं पण
हा
ते तुलशी वृंदावन तर नाही. जागा जा बघा बघितला नसतील ते नवीन झालेय बघ.
नाही नाही नाही नाही बघितलं नाही ते काय मग हे लोक बाकीचे लोक काय करत्यात माहिती आहे काय अस ह्याला म्हणजे हे विठ्ठलाच्या दर्शनाला हे करतात.
होय होय ते गर्दी असते मग लै वेळ जातय तिथं
हा
मुख दर्शन पण असतय त्याला पण गर्दीच असते खरं
हा ते मुखदर्शन पण त्याला पण असते. आम्ही म्हणजे डायरेक्ट त्यांचच दर्शनाला जातो. आता एकदा झालंय त्यांचं पा पायाचं दर्शन पायाला हात टेकून दर्शन झालंय अक्का
होय हा हा आमचं पण आम्ही गेल्यानंतर किती पण वेळ लागूद्या घेतल्याशिवाय येत नाही. ते स्नेहदर्शन
होय.
ह हा ते परत आता तिथं ते कैकाडी महाराजांचं मठ म्हणून आहे बघा ते बघितलयसा काय ते असं आत न फिरून यायचंय बघा मगरी च्या तोंडातन तेन अस जाऊन ते न यायचंय बघा हा हा हा कैकाडी महाराजांचं मठं आहे ते आता सगळं नवीन केल्यात बघा ते
हा हा ते नवीन केलं ते सापाच्या तोंडातन बाहेर यायचं.
हा हा ते सगळं गरुड वगैरे हाय बघा ते आता सगळं नवीन केलं तिथं पण
आणि ते कवा कवा ते संतांचं तेन काय काय आहे ते सगळं आत चित्र आहेत की आत सगळं अ हा तेच ते बघून येतो की का एकदा बघितलोय आणि एकदा जाऊन येतो.
हा आता नवीन केलेलं बघा की आता कसं काय काय केलं मी नवीन केलेलं बघित नाही राहिल्यावर काही गेलो नाही मी पण
हा हा
नाहीतर दरवर्षी जात होत आता हे एक वर्ष दोन वर्ष झालं चुकलंच म्हणजे आता हे राहिल्यामुळे आता बाळ लहान असल्या मग गेलंच नाही.
हा ते आमच्या बहिणीच आलत तिला लगेच उचलून काय सांगितलं माझं नंतर लावतो म्ह तिला कट केलो. आणि ऐश्वर्याचं पण कट केल ग तुझं कट केलं नव्हतं मी बहुतेक येऊन गेलंय तुझं म्हणजे मी उचललो नाही तुझं ते हा त्यांच
सकट हा
हा चाल ते करा मग तुम्ही नंतर
हा हा करतो घे चाल हा हा ठेव ठेव